हॅलो
हॅलो हा ताई बोला
हो हा काही नाही तेथ केकच्या क्लासतच विचारायचं होतं अ तुम्ही काय राहणार होत ना केकचा क्लास म्हटलं बाबा विचारून घ्यावं की तुम्ही कुठे लावलाय कुठला करणार आहे म्हणजे बेसिक ऍडव्हान्स काय असतं का त्याच्यात त्याच्यामध्ये
अ हो हो आ आत्ता ना नवीन च बॅच चालू होणार आहे अजून पुढच्या पाच सहा दिवसांनी तर मग तिथेच मी जॉइनिंग करते म्हणजे तिथेच घेतले आहे मी तर तिथे तुम्हाला जर येत नसेल ना केक काहीच बनवता तर बेसिक पण शिकवता आणि बेसिक जर ज्यांना झालेलं असेल तर बघा ना वेगवेगळ्या आकाराचे म्हणजे काही काही प्राण्यांच्या आकाराचे केक बनवता असं टीव्ही वर दाखवत बघा मोठे मोठे प्राण्यांच्या आकाराचे किंवा मग आपल्या स्वतःचा कसा हे असत पुतळा वगैरे बनवणारा कसा मुखवटा बनवतो बघा पुतळा जे बनवतात ते
हा हा
तशा आकाराची सुद्धा केक शिकवता म्हणजे ते खूप ऍडव्हान्स लेव्हलचे आणि त्याची शुल्क वगैरे पण जास्त आहे पण कसा आहे आधी काहीच येत नसलं तर मग आपण बेसिकच पायाच भक्कम असला पाहिजे आपला तसं काय करायचं काय
ह नाही मला बेसिक पासूनच शिकायचं होतं कसं श कसं आणि अंड्याचं वगैरे आहे का विदाऊट म्हणजे बिना अंड्याचं वगैरे
अ त्याच्यामध्ये दोन्ही पण शिकवत आहे म्हणजे ज्यांना अंड्याचे पण म्हणजे असेल तर अंड्याचे पण शिक वातात आणि जास्त करून कस खूप लोक आता अंड्याचे वगैरे खात नाही काहीना अलर्जी वगैरे असते किंवा काही म्हणजे शाकाहारी असत त्यामुळे दोन्ही पण प्रकार श शय ते विदाउट म्हणजे बिना अंड्याचा पण कसं बनवायचं ते शिकवतय आणि अंड्याचचा पण कसं बनवायचं ते शिकवता
हा म्हणजे दोन्हीची फी वेगवेगळी आहे का
अ नाही त्यांनी म्हणजे ना जर आपण ऍडमिशन लवकर घेतलं ना तर मग आपल्याला तो एक बोनस पॉईंट म्हणून ठेवलाय त्यांनी म्हणजे पाच सहा दिवसानंतरची जी चालू होणार आहे ना बॅच त्यामध्ये जर आपण घेतलं सहभाग घेतला तर मग आपल्याला ते फ्री मध्ये शिकवणार आहे
बरर ठीक आहे मग बघायला पाहिजे ते
हा आपण जर उशिरा केल तर मग ते बोले की पैसे भरावे लागतील तर मग ठीक आहे ना आपल्याला पाच सहा दिवसानंतर आपण स्वतःसाठी एक दोन दोन तास तर काढू शकतो ना शिकण्यासाठी
हो आपल्याला शिकायचंय आणि ते ह
जास्त दिवस नाही आणि जे पुढचे आहेत ना ऍडव्हान्स लेवलचे त्यांचं आहे थोडं जास्त दिवस लागतं ते शिकायला कारण की ते एकदम परफेक्ट आपल्याला आकार पण बना बनवता आले पाहिजे. जेना, काही काहींचे साचे मिळता पण सगळ्याचं गोष्टींची साचे मिळू शकत नाही ना तर हा त्यांनी कसं बनवू शकतो? ते पण शिकवणार आहेत ते
ह म्हणजे जर अ काही काहींचे साचे असतात म्हणजे ते फक् तर साच्यामध्ये ते अ मिश्रण घालायचं का असं काय का?
हम्म तसं पण आहे ना आता सपोज म्हणजे आता काही काही यांच्या मध्ये कसं साचेत घातलं ना की आकार येऊन जातो काही काही आपल्याला अ म्हणजे असं के डेकोरेशन करण्यासाठी
जसं कि ती अ नोझल्स नोझल्स वगैरे मिळता बघा त्याने आपण केक वर फुलं वगैरे काढू शकतो पान काढू शकतो असं मिळत ना? तशा प्रकारे
ह ह आणि ते अ
काढायचं आपण ते शिकवलं जातं परत गुलाबाचं फुल कसं बनवायचं त्यानं कमळाचं फुल कसं आपण आकार देऊ शकतो? असं वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला शिकवतं ते.
हा म्हणजे त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायला पण लागणार जरी क्लास झाला तरी फुल बनवायला वगैरे नाही का डी झाईन बनवायला.
हो हो आणि तिथे ना तिथे खूप चांगलं आहे की तिथे आपल्याला प्रॅक्टिस करायला पण वेळ देता वेगळा. एक तास वेगळं प्रॅक्टिस करण्यासाठी देत ना तर त्याच्यामध्ये ते त्यांची स्क्रीम वगैरे देतात कारण की आ पण लगेच एवढा खर्च करू शकत नाही ना की एवढे महाग चं सामान घ्यायचं आणि लगेच आपण करून बघू तर मग ते काय करता त्यांचं म्हणजे मोठं शॉप पण म्हणजे मोठं दुकान पण आहे न की च तर मग ते बनवलेलंय म्हणजे आ विद्यार्थ्यांनी बनवलेला जेव्हा आपण पूर्ण आपला क्लास होतो ना, ते स्पर्धा ठेव विद्यार्थ्यांमध्ये कोण सर्वात चांगलं बनवू शकतं असं मग ते त्यामध्ये ज्याचे ज्याचे म्हणजे सगळ्यांचेच ते जवळ जवळ काही अशी म्हणजे अनाथ आश्रम वगैरे असतात तिथं कसं मुलांना खायला मिळत नाही केक वगैरे तर ते काही तिथे अ देतात. डोनेशन जसं आपलं असतं ना तशा टाईप मध्ये तिथे देतात छोटे छोटे केक बनवलेले विद्यार्थ्यां आणि काही त्यांच्या दुकानामध्ये पण विकायला ठेवता ते.
अरे वा! छान आहे ना म्हणजे मटेरियल पण वाया जात नाही आणि लोकांना त्याचं खाउ
उपयोग पण होतो आणि आपल्यासारखे जे विद्यार्थी असतात ज्यांनी शिक ण्यासाठी आलेले असता, त्यांना स्वतःचं अ म्हणजे पैसै खर्च कर करता अ हे पण मिळून जातं प्रॅक्टिस करायला पण मिळून जाते असं
नाही छान आहे ना आणि हे खरंच आहे म्हणजे ही आयडिया पण चांगली आहे ना आपली पण प्रॅक्टिस होतीय. आणि नाही का ते केक वाया पण जात नाही कोणाला तरी खायला पण मिळतोय तो. आणि जे खातील म्हणजे ते पण सांगू शकतात ना की तुम्ही ह्याच्यामध्ये हे हे ऍड करा किंवा हे जास्त झालंय किंवा तुमच्याकडनं थोडंस हे नाही का म्हणजे त्यांच्याकडनं पण आपल्याला कळेल
शिक्षकच आपल्याला एकदम प्रमाण अ व्यवस्थित सांगत की, आपल्याकडून चुकत नाही पण फक्त एवढंच की, फिनिशिंग असते ना. त्यावर आपल्याला प्रॅक्टिस कराव लागते नाहीतर बाकी काही चुकत नाही आपल्या.
म्हणजे बेसिक मिश्रण तेच असत फक्त डिझाईन आपल्या ह
हो डिझाईन आता म अ एखादा म्हणजे उ उदाहरण द्यायचंच ठरलं तर आपण मेहंदीचा क्लास करतोय मेहंदीचा क्लास लावल्या लावला की, आपल्याला. काय म्हणत नवरीची मेहंदी तर नाही काढता येत लगेच आपल्याला आकार शिक ह
पहिले आपण रेगा काढतो छोटे, छोटे गोल काढतो मग फुल एक छोटे काढायला. घेतो मग मोठं.
तेच ना मग तसच पद्धती इथे पण. की आधी म्हणजे छोट्या, छोट्या गोष्टी शिकाव्या लागत आणि त्याची प्रॅक्टिस कराव लागती. तेव्हाच आपण एकदम काय म्हणता त्याच्यामध्ये पारंगत होऊ शकतो.
हो खरंच आहे, कुठल्या पण गोष्टीला प्रॅक्टिस असल्याशिवाय ती पूर्ण होणार नाहीच आहे.
हो ना.
मटेरियल ते त्यांच देतात का आपल्याकड आपण घ्यायचं आपलं.
अ जोपर्यंत क्लास करतोय आपण तोपर्यंत ते त्यांच देता. आणि क्लास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला स्वतःला म्हणजे बनवायचं असेल तर मग आपण त्यांना. त्यांच्याकडून पण घेऊ शकतो किंवा मग ज्यांना बाहेरून घ्यायचं असेल तर बाहेरून पण घेऊ शकतो. कत्ता असं काही नाही म्हणजे असं काही तिथे हे नाही कि, इथूनच घेतलं पाहिजे आमच्याकडून. काय असो.
हा म्हणजे आणि मटेरियल अस. खूप मो खूप असतं का मटेरियल त्याचं कासं थोडं म्हणजे. अ फक्त आपले ते नोझल्स वगैरे असेच असतात ना आणि.
हा ते ट्रे वगैरे ते तेवढं. घ्याव लागत म्हणजे ते असं फिरणार असत बघा ना. तो टेबलच फिरणारा हम्. राऊंड टेबल परत पट्टी सारखं असतं ते अ क्रीम सरळ करण्या साठी.
हा चमचे वगैरे.
हा फिनिशिंग साठी जे काही असतं ना तेवढं एक. करावा लागतो आपल्याला खर्च पण मग ते कसं टिकणारी गोष्ट एकदा घेतलं का मग ते आप आपल्याकडे कायम स्वरपी राहणार. मग नंतर काय घ्यायचं ते क्रीमचं वगैरे प्रिमिक्सचं वगैरे शिकवत ना केक. त्यातच घ्यावं लागतं बाकी फ्लेवर वगैरे कोणते घ्यायचे ते.
आणि ते काय एकदा घेतलं कि, ते मटेरियल खूप दिवस जात असेल ना परत घ्यायला लागत. त नसेल.
नाही नाही एका मटेरियलमध्ये भरपूर होऊन जातात.
हम ठीकाय मग ही चांगली आयडा आहे, खर ही केची वगैरे केक चं शिकायलापाहिजेलय आपण आपल्या स्वतः ऑर्डर. पण घेवू शकतो कस्टमाइज केक पण आपण देऊ शकतो आपल्याला जे डिझाईन पाहिजे. किंवा कस्टमरला जी पायजेते आपण करून देऊ शकतो.
हो ना.
मतुम्ही कधी करणार आहे, क हे क्लास कधी करणार आहे.
अ मी अ मी तर ऍडमिशन घेऊन टाकलेय. आता मी जाणार आहे, पाच सहा दिवसानंतर. तुम्हाला तेच सांगितलं ना त्याच्यामध्ये काही बोनस पॉईंट पण आहे आपल्याला. त्यामुळे त्याचा फायदा होतोय तर मग मी आत्ताच करणार.
हा हा म्हणजे हो बरोबर. आणि त्याच्यामध्ये ते व कपकक वगैरे पण शिकवणार आहेत का. का फक्त क्रीमचेच केक?
अ नाही कप केक के कपकेकचे वेगळे आणि आपले मोठे केकचे आहे ना तसे वेगळे चार्जेस पण मग काही नाही. म्हणजे अ शंभर, दोनशे रुपये फक्त वाढत आहे बाकी काही नाही.
हा मग ठीक आहे. तेवढे आपण देऊ शकतो ना ते शिकण्यासाठी वगैरे काय ठीक आहे. ठीक आहे तुमच्याकडून चांगली माहिती मिळाली आणि केकच पण भरपूर समजलं.
हो हो. आणि कसं एकदा शिकलं की काय परत शिकायला येता.
हा एकदा शिकलं की परत असं शिकायला जायला लागत नाही ना की त्यांच्याकडे घ्या आणि एकदा म्हणजे ते क्लास पूर्ण केला की आपल्याला समजतच असल ना? फक्त आपल्या प्रॅक्टिसवर आहे ना? आणि ते म्हणजे आपल्याला जर काय आलं नाही तर ते सांगतात ना की ह अस करा हे तुमच म्हणजे नाही का? तुम्हाला अजून असं करायला पाहिजे त्या सोप्या सोप्या
तुमचा क्लास झाला ना तपण तुम्हाला काही अडचण आली, तर तुम्ही नक्कीच विचारू शकता त्यांना असं नाही की. मग क्लास झाला. त्या काही सांगणार आणि अडचण आल्यानंतर त्या सांगतात.
हां मग ठीक आहे आणि त्याच्या नोट्स
नोट्स हो आपण काढून घ्यायच्या नोट्स तिथे. आणि त्या असं द देता लिहायला मग आपण प आपण लिहून घ्यायच किंवा फोटोच काढून ठेवायचे आपल्याकडे.
हा हा कारण कस आहे क्लास झाल्यानंतर, आपल्या लक्षात राहत नाही नक्की काय सांगितलं हो
हो हो कोणी पण. कोणी पण एकदा शिकल्यानंतर लगेच लक्षात राहत असं काही नाहीये.
हा म्हणजे नोट्स असल्या तर आपण आपल्या वाचून करू शकतो ना केक कुठला पण केक आप पण तयार करू शकतो.
बरोबर.
ठीक आहे. तुमच्याकडून खूप छान माहिती मिळाली केकची. मी आता क्लास लावते आता. मला पण आता क्रेज वाढलीय केक शिकायची. हो हो. मी तुम्हाला सांगतेय म्हणजे आपण मिळून हा आपण मिळून सोबत जाऊ शकतो क्लासला.
हो हो चालेल.
ठीक आहे ठीक आहे चालेल. धन्यवाद.